हा बोल काय म्हणतोस भावा
काय नाही बाला असंच केलं तुला फोन म्हणलो करावा
हो एक आहे
हा
बऱ्याच दिवसाचीआठवण झाले
हो बरंच म्हणते आता जरा लय दिवस झाले पावसाळा ही चालू झालाय म्हणतो आता ट्रिपचं पण काय तर प्लॅन कराव म्हणलं फिरायला
होय की आता तेच कॉलेजवर मी पण टाकणार होतो आपल्या ग्रुप व विषय पण त्या दिवशी पेपर मुले प्रणयची आणि गायत्रिचे भांडणं चालू होती ना ग्रुप व त्यामुळे हे त्यामुळे मग तो विषय टाकला नाही त्यांची एवढी कशी भांडणं हे झाले
आ रे एकच ति मधूरा म्हणून कोण गयत्रीच्या याका पोरीच्या महग काय सगळ या हम्म दोघला पन या दोघांना पण लयाच आवडते त मधुरा काय करायचं मग त्याच हम्म
त्यामुळे आपल्या ह्याच्या ग्रुपला त्रास होतो रे बाकी कही नई कॉलज हे ट्रिपचे प्लॅन कॅन्सलच करतात
न का
होय ठरवले होते एवढे मागच्या रविवारी म्हणजे मागच्या संडेला ठरवले होते काय कॅन्सल कि नाही
नाही रे प्रणयन ची एक मधुराच्या मांग लागली काही दुसरी आहे का नाही त्या पोरी बेरी काय एकाच माग
होय नाहीतर काय काय समजतच नाही मग
मी ऐकून आहे तिचा पहिला ब बॉयफ्रेंड माझा मित्र आहे मधुराचा हम्म आणि हि तेच्या माग तिचा पहिला बॉय फ्रेंड आहे लय लॉयल आहे तिचसंग आरे हा दोग फिरत्या बिरत्याती अरे एखाद्या दिवशी कॉलेज ना वैभववाडीपर्यंत तिथन तू घेऊन जातो तिला हा फिरवायला घिऊन जातो कॉलेज कॉलेजचे कपडे घालून येती कॉलेजचे कपडे घालून येती.
होय
हा आणि ते आंकीं च्या घरी जा आंकिं च्या घरी जाती आणि कपडे बदलून येत्या.
होय
हं तिथनं कपडे बदलून जाती ती फिरायला म् हम्म
बरंय ते आपलं फिरायचं काय ते पाहिजे अरे पाऊस जाय च आपण राहायचो इथे
हम्म आरे आता पावसाळ्यात हे रायगड वर हे पाणी भरपूर सा हे झालंय आता म्हणजे चांगल हिरवगार झालाय रायगड सुद्धा
तोय आता एक नंबर दिसतोय व्ह्यू व्ह्यू फोटो बिटो कसले येतील
मग काय तेचं जावं म्हणतोय अरे
अरे पण हेची भांडणच काय करणार त्या हर्षाच पण त्या दिवशी काहीतरी झालं होतं.
हम्म हारशेला कोणत तर साहानिक महालकर काय म्हणून तर हाईत ते ते आवडते वाटत. हम्म
ग लागलायं.
तेच्या मागा लागलाय आणि तिचा काय कॉन्टॅक्ट बिलटॅक सगळ नंबर बिंबर हाय आपल्याकडं.
होय
आणि आता पाक उडखलय बिडखल आता म्हणतोय ती नको मला आ ती ती नाहीच म्हणतोय आता ती नको मला आवडत नाय. एवढं सगळं त्याच्यासाठी रिस्क घेऊन एवढं हुडकाय बिडकायच आयडी तिची इंस्टा आयडी सुद्धा हुडकली आ म्ही आता तो पण तो ती नको आता मला
म आता कोणाला बघतोय?
आता ते हा हार्षा
ती हरिता काटकुली अरे ती पण हा हाय काय मुंबईची आहे रे ती काय भेट
आरे तिचा बॉय फ्रेंड ती माहितय की तिचा बॉयफ्रेंड ती लय लॉयल हाय तेच्या साठी तिनं तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये एंगेज म्हणून लिहिलाय सुद्धा त्याची आयडी मेन्शन पण केलीय. एवढी लॉयल हाय तेच्या साठी. हो, लय लॉयल ते च्या साठी
होय कोण तो हाय डायरेक्ट आयडी टाकले एंगेज मीच अस चिन्ह देऊन वाटतं मी पण ए चेक केले. तिच्या मागे लागून काय होणार हाय आता
हो आ तिज्या मागं लागून काय होईल का? आता ती एवढी लोय अरे ती कुणाला पोराला तू वर मान करून बघत सुद्धा नाही कुठल्या पोराकडं ती
असंच हवं रे राहिलं ते एकटा बरोब्र लॉयल नाही तर हाय आपलं ते मधुरा सारखं
त्या दिवशी तिला ए ची पी च मॅन्युअल माझ पाहिजे होत. तिनं त्या सृ ष्टीला म्हणली म त्याकडून मॅन्युअल मागून घे मम्हणून सृष्टीनं पण कॉलेज मध्ये कसं बोलायच. मला मेसेज केला तिला मेसेज करून विचारते मॅन्युल पाहिजेल म्हणून तिला
होय.
हम्म. मग विचार कर.
होच्या कृपमुळे पण कुठे कुठे जायचं तो प्लॅन केला होता रायगड आणि कोणते
रायगडला नंतर इकड रे कोल्हापूरला जायचं. हम् कोल्हापूरला पण भरपूर आहे बर रंगकाळा हा आहे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर ज िबाचं मंदिर हम्म असं ब हम्म. त्यानंतर अलीकडे असं आलं. तर कुरलघाट आहेा नंतर देवगड
होय देवगडला तर आमच्या भरपूर आहे तुम्ही या फक्त होय मालवणला तर एक नंबर आहे तो म्हातारीची चू हो.
हो. वेंगुरलेला आहे ना त म्हातोरश
अ वेंगुर्ले नाहीती देवबाग मालवण म्हणून आहे तिकडे नाही.
बर बर.
नि उटी मणू बीचच नाववाय त्या पण फीलल र त्या तिकडे न्यायला आम्ही गेलो होतो ना आम्ही सात आठ जण होतो. त्या चार हजार रुपये घेतले होते.
चार सात आठ जण चार हजार
होय यारे लई लाबतय ना.
बर बर बोटीन जायला लागते वाटतं.
हो येलय बोटीने आ त्यांच्या रिक्स वरून येतात ना ते.
हा हा.
त्यामुळेळलं
हम् हम अरे मी ऐकल ती स संतोष म्हणून मॅडम पण गिलती वाटते बघायला संतोष मॅडम पण संतो तशी मॅडम पण गेलीती वाटत र वंग माते चूर बघायला.
र गेली अस. मी पण मागे कोणीतरी मला म्हटला होता आरषा की काहीतरी कि संतोजी मॅडम पण गेली होती.
स्वच् हा ती पण लई फिरती यार ती तर मला सारखी कुठल्या पण माणसास दिसते. ते हॉटलवरती अस. ली हॉटेल वर आहे ना सावली एकदा तुम् तिथ स्नप काढला टाकलेला ग्रुपला म्हणजे स्नॅपच्या ग्रुपला टाकलेला तुला
होय.
मी आणि गणेश गेलतो तवा तोंड लपवायला येणार स्कार्फ ने तोंड बांधत होती. हा.
मॅडम आहेतत ना रे या काय करतात.
अरे पण लग्न झालंय आपला नवरा सोडून दिलाय आपल्या नवऱ्यानं.
होय तिथं लग्न झालंय.
नाही कलग्न झालाय ड्युबोस पण झालाय. ण डि बर्स चालयोसेस चालय पण घरची घेऊ नका म्हणते त घेऊन देत नाही घर
होय हॅलो या सुयस तक्को सुयस तक्को आलीय
उचल न कट होईल हॅलो.
होय हा बोल.
अरे ती संत संतोशी बहीण पण तसलीच आहे ती.
होय होय आपल्याच वर्गात आहे ना ती आता कु ठे आहे गायब?
हा आरतीचाच
हा.
ती तर लई आरती तर बॉयफ्रेंडला भाऊ म्हणून सांगते दुसऱ्याला भाऊ आहे म्हणून.
होय.
त्या
ती पण आपल्या हे प्रणय बरो पण होती ना आपल्या.
हा पण आता प्र त्या प्रेमला कळे नाही वाटतं त्याला भाऊ बनवायला वाटते त्याला.
होय प्रणय ना कि पद्याला.
प्र प्रणयला भाउ बनवला आहे पद्याच काय आणखीन कळलं नाही त्या प्रेमला.
होय.
त्यामुळे काय नाही रे नाय आपला नव तू नव तिकटत त्यांच्या हे बीड
होय काय मी वाटलं आपल्या कॉलेजच्या आहे की काय.
नाय नाय त्या क्वालिटा प्रेम आहे.
होय.
मगाशी मला बोलत होती ती तू सेम तुझ्यासारखा दिसला होता.
होय.
अरेे पण मी म्हणलो मी चेहरा चेंज बदलून घेतला आहे दोन वर्षापूर्वी मला असं काय कसा दिसू शकतो ते?
ते सर्जरी काय चालूय तिथं.
हा सर्जरी मी चेहरा चेंज करून घेतला आणि तीते म्हणते तुझ्यासारखा सेम दिसल का आ किती खोटं बोलाव रे.
होय.
हम्म. मग काय अजून?
बा ठीक आहे बघा ते ट्रीपचा तेवढं बघा. जाऊयात या संडेला तरी जाऊ. होय मी तुला प्लेस करतो कलेक्सेन बरोबर.
हा कलेक्शन कर मी तुला संध्याकाळी सांगतो मग कधी जायचं कोण-कोण जायचं.
होय होय.
हा पण राहण्याची ही सोय तर चांगली आहे ना आपल्याला राहण्या खाण्याची?
होय तिकडेन बघितलंय मी बाकी माझे अरेंजमेंट झालेय फक्त तुम्ही इकडून बाहेर पडा.
ब
होय मग काय जाऊया आपण.
बर बर ठीक आहे.
होयं.
हां. मग काय अजून मग?
बाकी काय ना तर निवांत मी पण उद्या जाईन कॉलेजला म्हणजे उद्या जाईन हॉस्टेल ला नंतर कॉले लेला येइन उदया.
बर बर बर. अ तो पण घरी गेलायच.
होय मी पण घरी गेलो य की. तेवढं आता बघा फक्त त्या इथ ट्रिपच आपण करूया फिक्स तुम्हाला. मी पण आणि कशेळी बिशेळी पण आधी लोकलचे बिसलरी तरी रायगड राह दे आपण लोकलचे तरी फिरूया तो दुधपापे. आपला चवथकड आहेता मान्सून.
हा ते सावडाव काहीत आहे की तो पण चांगला तिथे
ह तो आपल्याकडे कणकवलीत ये रे
हा हा नाही रस्त्याला येत नाही दुसऱ्या रस्त्याला येतोय.
होय तो पाठी आहे तिकडे पाठी फिरून आपल्या तिकडे पुढे जायला लागेल मग चावडावला गेला. सावत कडा आहे आपला धू ऑफिसवर गेलो नाही का शेडबज असे एकालाईन येत आहेत रे
बर बर
व्हय
तू कलेक्ट करून सेंड कर मग आपण
होय टाकतो तुला लोकेशन सगळे टाकतो
ह
चालतंय
हम् हा चालला आता चालूझालं कालच्या आणि पाऊस आहे आमच्याकडे ते तुमच्या सारखं तुमच्या एवढं तुमच्या, तुमच्या एवढा पाऊस नाही रे इकडं.
होय.
हम्म
चालतय चल मग मी पण आता जातो. घरी चाललोय मी पण असं फिरतोय रस्त्यावर
ठीक आहे संध्याकाळी कॉल करतो मग.
होय चल ते एवढ्या ट्रिपचं बघ.
बाय.
चल बाय